हॅलो हो हो ऐकू येतय
हा हा काय करताय?
काय नाही सध्या तरी आहे घरीच
होय काय निवांत.
हो. तुम्ही?
होय आम्ही पण बसलो आता चहा पाणी झालं. म्हटलं आता कोण आहे काय बघूया कोणाला वेळ हाय काय बऱ्याच जणींना ट्राय केलं पण कोण अवेलेबलच नायेत.
अ किती झाले तुमचे ताई म्हणजे किती टास्क
होय तुम्हाला कधी परवा दिवशी आलाय काय?
हो परवा दिवशीच आलेल
होय.
हां माझी बहीण पण आहे ना हं म्हणजे ग्रुपवर
हां हां हं हं माझ्या तसं इंट्रोडक्शन मधल कोण नाहीय ओ
त्यामुळे मग कस नंबर शोधून प्रत्येकाला विचारायला लागले पण कोण कॉलच रीसिव्ह कराणा आव अननोन नंबर असल्यामुळे असेल कदाचित हम्म तेच की चालेलमि नंतर तुंम्हाला पर्सनली हाय टाकते मला फक्त तुमच्या बहिणीचं नाव अन नंबर सेंट करा म्हणजे सजेस्ट केला तर त्यांना सांगू शकाल काय तुंम्ही
अ तुम्ही किती म्हणजे पाच कॉल झाले तुमचे
होय पाचच झाले
अ म्हणजे कसं होतं माहीती ते अ मि त्यावेळेला केल होत त्यावेळेला म्हणजे तिलाच परत रीटन तिला तिलाच केलय म्हणजे बहीणीला सोडत गेलय
होय की पण एका व्यक्तीला पण सहा वेळा च ते करू शकतोय ना
हा म्हणजे त्यानंतर म्हणजे हेच झालं नाहीये असं काय म्हणतात ते तसे कॉलिंगचे टास्क आलेच नाहीयेत मला म्हणजे नंतर फत्क हे होत म्हणजे क्वंशन ते विचारले होते
हा हा आणि एका व्यक्तीला आपण सहा वेळा काही तरी कॉल करू शकतो
त्यांनी दिलंय ना आता ग्रुप वर वाचला नाही का तुम्ही
नाही मी आत्ताच ऑनलाईन आले म्हणजे
होय काय हा हा मला पण कालपासून ते म्हणजे काय समजतच नव्हत तो कुणाला नेमकं करायचं आहे
आणि ते कसे झाले माहि अ मला ते कन्नड म ते आलय टास्क होतो का कन्नड लँग्वेज मध्ये आलय हां मग ते कसं करायचं त्यामुळे ते मी ट्रान्सलेट करून, गुगल ट्रान्सलेट करून मग ते असं प्रश्नाचे उत्तर द्यायला लावलयं. होय,
होय, हा हा हा हा ठीक आहे. चालतयं चहा पाणी झाले का नाही.
हो हो तुमचं,
होय, माझं पण झालं आत्ता तेच म्हटलं मग कमप्लीट करायला पाहिजे. नाही नंतर लय लोड येतय, हो अचानक त त्यांनी डेट डिक्लेअर केल की, ह्या तारखेपर्यत करा म्ह म्हटलं की, म्हणून म्हटल. काय ते?
तुम्ही कुठून आहात म्हटलं.
म्हणजे ह्या कॉलला पर्सनल माहिती वैगरे दिली. तर चालते ना,
असं चालतंय फक्त आपण काही तर हेच आहे. म्हण म्हटल्यावर आता ग्रुपमधलेच आहेत. आणि आय थिंक हे काॅल रेकॉर्ड कोर्ड पण होत नाही. बहुतेक अस असं पण सांगित
नाही, नाही हे कॉल रेकॉर्ड होतात.
होतात का?
हा हा त्यांच्याकडे रेकॉर्डिंग राहणार आहे ते, त्यांनी नंतर बघून, मग ते पेमेंट करणार.
झालंय वगैरे, ते बघून, कणी त्या करणार आहेत. म्हणून म्हटलं.
अ् ठीक आहे, ठीक आहे चालेल ना. आणि काय नाही तुमच्या मला एक मुलगा आहे. तुम्हाला
मला दोन आहेत.
किती वर्षाचं.
मुलगा लहान आहे. पाच वर्षाचा आहे. आणि मुलगी मोठे हाय. आता दाहा वर्षाचे हाय.
हा माझा आता जस्ट एक एक वर्षाचा मुलगा आहे.
होय खूपच लहान आहे की ओ मग, चालतय काय मग माझं?
आ
माझं थर्टी थ्री.
मी थर्टीची आहे..
होय. हा हा हा हा अजून एक वर्षाचं, म्हणजे लहानच आहे ना खूप?
हा म ख का
म्हणून म्हटलं चालत असेल आता.
होय चालतोय आता.
ह्म हम् हम् हम् बोलत असेल.
हो नाही जरा जरा बोलायचा प्रयत्न करतोय अजून म्हणजे असं पूर्ण क्लिअर नाही. बोलायला बोलायचं
हम् मग तुम्ही दहा दहा मिनिटाची कॉलिंग केला काय? होय हम्म तरी फास्ट केला मग.
फास्ट म्हणजे मला दोन काय तीनच कॉल आलेले. मग मी माझी दिदी एक होती. म्हणजे आम्ही तीघी तीन बहिणी आहे ना.
पण आपण तरी तीस करायला पाहिजे ना आपल्याला नाही आले तरी पण त तीस केलेच पाहिजे ओ.
तीस म्हणजे कसं झालं माहितय, मला चार काय पाचच कॉल आलेले म्हणजे कॉलचे ते लिस्ट म्हणजे आता आपण ते एक कंप्लीट करतोय टास्क त्यानंतर मग, परत तुम्ही दुसरं
हा एकाच्या तर पाच पाच वेळा येतोय.
आपण ते ती पाच वेळासं म्हणजे मला फक्त कॉलच पाच वेळा तेवढं आलं. त्यानंतर डायरेक्ट त्यांनी प्रश्नच म्हणजे फक्त विचारलं होत.
होय, मग आम्हाला तरी काय माहित, मी तर आता पाच कॉल केले.
मलापण पण आहे प्रत्येकाचं वेगळं वेगळं, ते कन्नड मध्ये असल्यामुळे मला काही समजत नव्हत, पण ते ट्रान्सलेट करून करून मग ते
हा.. हा.. हो, एक ग्रुपवर कोणीतरी मेसेज टाकलेला कन्नड मध्ये आला आहे म्हणून, म्हणून म्हटलं. कुठ राहताय म तुम्ही?
मी अ कोल्हापूरमध्ये असते.
आम्ही म्हणून म्हटलं.
ते हिकडं आ इचलकराजी माहतीेये?
हा हा होय माहिती आहे की,
व्हय काय
होय मग, आज सकाळी पण मी एका ताईंना कॉल केलेला. त्या नाही म्हणत होत्या. पण त्या काय बोलल्याच नाहीत, अ एक मिनिटभर पण बोलल्या नाहीत. आणि परत त्यांनी कॉल पण नाही रिसिव्ह केेला अहो म्हणजे त्यांच्यामुळे माझे कॉल पण.
असं काही नाही फक्त आपण केलं तर म्हणजे अ होत. असं काय नाही माझं कसं झालेलं, मी फक्त कॉल ठेवलेला चालू आणि ते ते चालूच होतं फक्त आम्ही, आम्ही दोघं तिथंच होतो म्हणजे अ एक म्हणजे तिथंच होतो ना आम्ही. दोघी जणी. मग तुला कॉल जर तुला कॉल करतो असं झालं. मग कॉल तसा चालूच ठेवला फक्त, बोलण काय आमोरासमोर जाऊ नही होत म्हटलं
हा.. त्यामुळे चाललं तुम्हाला, त्यामुळे इझी
होय होय आणि काय बोलायचं ते पण माहित नाईये ना यावर नेमकं काय बोलायचं
हा म्हणजे शक्यतो पर्सनलअ माहिती नाही वाटत दैनंदिन आपलं जीवन त्यांनी दिलंय ना सुरुवातीला एखादे खाद्य पदार्थ किंवा प्रवास यावर काहीही बोलू शकताय तुम्ही म्हणून. असं भेटेल हां त्यामध्ये तुम्हाला समजल नाही मग दुसऱ्या कोणाला तरी विचारशीला कनी तुम्ही कॉल करून आधी
नाही आता कोणाला आता ग्रुप वर पण सांगितलं त्यांनी म्हणजे जे कोणी लिडर जे कोणी आहेत ना रिप्लाय पण काय द्याय नाही त्यावर मग म्हण् लो आता यांना विच्
करायला पाहिजे होय. मला पण मागच्या लई लोड झाला ते अचानक म्हणजे वाणीचा होता ना वाणीचा तेव्हा मी जरा गावी गेलेले ओ बाहेर. आणि म्हणजे मला वेळच भेटला नाही ना कार्य क्रम होता त्यामुळे दोन तीन दिवस आणि अचानक सांगितले की त्यांनी ह्या दोन दिवसात उद्यापर्यंत द्यायच टास्क कंप्लीट करून म्हणून रात्रभर बसून वगैरे सगळ कंप्लीट केलंय अहो तर् क्वेशन्
लोकवाणी काय काहीतरी होतं ना लोक् वाणी
लोकवाणीचे मला नाही आले.
आले नाही काय?
लोकवाणीचे मला नाहीच आले अहो टास्क ते ओपनच झाले नाहीत मला.
हा सेम तसचं म्हणजे तुमचं लेट म् लेट झाल्यामुळे बहतेक ते हे झालं असेल भवतेक
हा म्हणजे ते ऑडिओ ऐकायलाच येत नव्ह् ते पहिले एक पासाच फक्त मला ऐकू आले. तिथनं पुढं मला ते म्हणजे रे आला टास्क पण ऐकू येत नव्हतं‌ काय? त्याला मग ते रिजेक्ट करा म्हंटल्या मॅडम ऐकू येत नाही तर मी ते सगळं करून बघि् रिफ्रेश करून बघितलं काय काय करून बघितलं पण ते काय झालंच नाही मग राहू दे म्हटलं आता काय करणार ना शेवटी ऐकूच येत नाही म्हंटल्यावर. ऐकू येत ना घरी कोण कोण असतंय?
घरी अ मी आता सध्या तरी माहेर आलेय माझ्या सासरी सासू सासरे असतात अ् मी बाहेरे आलेय म्हटलं आता सध्या
हा हा सगळेजण माहेरी गेलेत सुट्टीला.
सगळ्या बहिणी मिळून आल्या
हा नाई प्रत्येक जण कॉल कराल ते म्हणते मी माहेरी आलोय सुट्टीला माहेरी आलो सुटीला म्हणून म्हटलं ओ
हम् हम् हम्म मग सगळ्याजणी सुट्टीला आला बरय की किम
तुम्ही अ कोल्हापूरमध्येध्येच आहे कि म्हणजे
सासरच ते ये. आमचं होय
तुमचं माहेर?
माहेर इकड आपलं निपाणी साइड.
तिकड ये आणि सासर गडहिंग्लज.
गडहिंग्लज काये. मग तुम्ही कोल्हा पूरमध्ये काय जॉबसाठी वगैरे या
नाही नाही मिस्टरांचा जॉब आहे ना इकडे त्यामुळं जॉब साठीच की. इथच आहे ते इथच सेटल झालोय मग गावी काय जाणे ना जास्त प्रश्न नाही सणाला वगैरे तेवढंच जाऊन यायचं आता सण सगळ इकडेच खरं मुलांच्या स्कूल जायला भेट जायला भेटतच नाही ओहो नाही अजून नऊ नऊ मिनट
तुम्ही असे करेक्ट दहा मिनिटेच करायला लागलेय काय म्हणजे किती मिनिटाच करायला?
दहा मिनिटाचच करायचंय ना! दहा मिनिट झाली की चालतेय दहा मिनिटाच्या वर बोलल तर चालतेय पण दहा मिनिटाच्या आत नाही करायचं.
केलोय दहा मिनिटाच केलोय. आठ मिनिटात
हा माझा पहिला आओ एक मिनिटाचा पण झाला नहीये, तेच सांगा लागलेले मगाशी. त्या कोण लेडीज बोलल्याच नाही त्यांचा आवाज पण येई ना माझ राहू दे म्हट, मी तरी काय करणार ना. तिकडून आवाजच येई ना म्हटल्यावर ठीक आहे. चालतय. हॅलो!
झाले दहा मिनट.
हा झाले दहा मिनिट ठेवते हा!
अ